हॅलो, हा बोला ताई. हॅलो, कुठून बोलताय तुम्ही?
अ लखमापूर
हा बोला. तुमच नाव सांगा ना.
माधुरी वाघ.
माझ पूर्ण नाव ज्योति समादान पाटील. मी कार्य ॲप मध्ये अ नवीन टास्क मध्ये अ आता जॉईन झालीय.
हम्म हम्म.
तुमच्या फॅमिलीबद्दल माहिती देता येईल का तुम्हाला? सांगा तुमची फॅमिलीची माहिती.
एक मुलगा एक मुलगी आहे मला.
तुमचे मिस्टर काय करता ताई.
हम्म, ड्रायविंग पी करता आणि शेती पण करतात.
हम्म. शेती किती आहे तुम्हाला?
एक एकर.
आता कोणतं पीक घेतलंय तुम्ही?
गव्हाच.
आणि आता तुम्ही म्हणजे ग-जॉब वगैरे करता की हाऊस वाईफ आहे.
नाही मी अभी आणाथ हाय. हम् उमेद मध्ये उमेद ते अर पी
तुमच्या म्हणजे उमेद अभियानाबद्दल माहिती द्या थोडीफार
मी सी आर पी च काम करते दहा महिलांच. एक ग्रुप बनवायचा मग बचत त्यांना बचत करायला लावायची शंभर शंभर मग बँक केत खात ओप -पण करायच नंतर त्यांना लोन करून द्यायच. बँकेतून
हा म्हणजे गट बनवता, तुम्ही त्या गटामध्ये तुम्ही म्हणजे कोणत्या महिला घेतासगळ्या महिलाच. कि मुली किंवा विधवा महिला आशा. हा त्यांची बचत कोणती म्हणजे कशी बचत चालू करता तुम्ही.
दर महिन्याला शंभर रुपये.
हो चांगली गोष्ट आहे. खूप छान काम करता तुम्ही. तुमच्या बरोबर अजून कोण? किती? मैत्रिणी तुमच्या बरोबर हे जे काम करता
मी चार पाच आहोत ना गावातून.
हम् तुम्ही म्हणजे गावातच काम करता कि गावाच्या बाहेर पण जावं लागत तुम्हाला.
बाहेर बी जावं लागतं ना गट बनवायला.
अ-अजून काही माहिती देता येईल तुमचे मी-मिस्टर वगैरे अजून काय काम करता?
अम्बुलन्स पण चालवतात.
हो छान आहे. मुलगी कितवीला आहे तुमची?
एम फार्म करते. मुलगा आहे एम बी ए
मी माझ्या फॅमिलीबद्दल माहिती देते, माझी मुलगी ही आता आठवीला आहे. आणि मुलगा चौथिला. -थीला आहे अजून माझ म्हणजे लहान आहेत मुलं माझे मिस्टर अ मालवन - तू गाडी चालवता मी उमेद अभि उमेद अभियानामध्ये
हम्म, बोला ना...
हा एक मैत्रिणीचा कॉल होता हो.
हम्म हम्म...
तर उमेद अभियानामध्ये मी म्हणजे मला आ तीन वर्ष झाले त्याच्यात मी उद्योग. शेती म्हणून काम करते तसेच माझे काम म्हणजे मी. पीजी वगैरे बनवणं किंवा. व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्यांना ओएसएफ अंतर्गत. किंवा कोणत्या अशा छोट्या मोठ्या योजनां अंतर्गत लोन मिळवून देणं.
हम्म हम्म...
आणि आणि. ग्राम संंघाची आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये महिलांना आम्ही पी जी विषयी ग्राम. संघ म्हणजे आमचे ग्रामसंघ कसे मोठे होतील किंवा महिलाचे ते आल्यानंतर त्यांना कशी म आमच्यापासन त्यांना कसा फायदा होऊ शकेल किंवा त्यांना कशी माहिती मिळू शकेल नवीन नवीन योजनांची. की त्यांचा व्यवसाय कसा वाढीस लागेल, याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देत असतो.
हम्म हम्म म्हणजे उपजीविकेवर चा आ
हा उ उपजीविकेवर त्यांचा उदार निर्भावू शकतो किंवा छोटे जे व्यवसाय करणाऱ्या महिला आहे त्या कशा पद्ध तिनी त्यांचा व्यवसाय वाढीच किंवा मोठा करू शकतात. किंवा त्यांचे व्यवसाय कसे वाढू शकतात याच्यावर आमचा नेहमी भर असतो.
हम्म
आणि अजून शेती वगैरे काही नाही आमची तर शेती माझी फॅमिलीच म्हणजे कसं आम्ही बाहेर गावचे आहोत आणि आम्हाला इथं तरी दहा एक वर्ष झालेली आहे गावामध्ये.
हम्म
आणि उमेद अभियानामध्ये काम करत असताना माझी बरे म्हणजे एवढी ओळख नव्हते गावात तरी आता भरपूर ओळख झाली आहे, त्याचप्रमाणे मला बँकेत स्लीप देखील भरता येत नव्हती आ ता मी स्वतः स्लीपा वगैरे भरू शकते. बँकेमध्ये जाण येन माझं आता म्हणजे पहिले मी घाबरत होते बँकेत जाण्यासाठी आता मी जायला काहीच अडचन नाही, मी म्हणजे माझ्या बरोबर ज्या माझ्या मैत्रिणी देखील आहेत, त्या पण मला सपोर्ट करतात.
हम्म
चांगल्या प्रकारे म्हणजे खूप छान प्रकारे मला उमेद अभियाना कडन देखी ल चांगला सपोर्ट मिळाला आहे.
हम्म
अजून काही माहिती देता येईल ताई तुम्हाल?
त्या अभियानाची तर भरपूर आहे माहिती.
तुम्ही घरामध्ये काही अजून काही दुसरं काम करता कि फक्त
ब्लाऊज शिवते ना मी शिवण काम पण करते.
हो छान आहे. चालेल ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त्याच्याबद्दल थँक्यू.
हम्म ठीक आहे.
चालते